हॅलो. हा बोला ना आवाज नाही आला.
आता आला आवाज.
हा बोला म काही नाही बा नाश्ता केला आताच
हाव का एवढा टाईम नाश्त्याले
उशीरा उठायच असतय. आत्या बाई मी
हो काय? मी दोन दिवस झाले बाई लय अ काय म्हणी
मी झोपेलच होती ना मोबाईल
हो हो काय लावत उचलत जा. त्याचे फोन त्याला सांगतलं म्या म्हटल हं अर्चना वहिनीले लावा म्हटलं मनीषा मामीले लाव शीतल काकू कूले लाव मले लाव होवून जातात. म्हटलं ताले फोन. तीन चार वेळा लावले प्रत्येकीले त
हा.
हो म्हणे.
नाहीतर माये समजा ते लागत नाही जातात कनय तुम्हाला नाही लागत हाय मनिषा त्या बाईला नाही लागत हाय त्या शीतल आत्याबाईला नाही लागत हाय. तर मीन ग्रुप वरून दोन नंबर घेतले घेतले होते. त्या याच्यावर व्हॉटसअप वरचे. अ वारख्याच्या बाहेर लाग
हो काय वारखेच्या कोणा कोणाला लागला होता.
अ त्या बाईचं नाव आशा आहे की उषा आहे काय माहित खंडेराव आहे. आणि खंडा
आशा हा आशा खंडागळे.
हा आणि एक खंडेराव हाय
हा सुमन खंडेराव आहे कि सुनीता खंडेराव?
सुमनच हाय वाटते.
हो काय? मैत्रीणच हाय ते.
हा मग ते मला म्हणत आहे ना की सीमा खंडेरावचे मुलगी आहे ना? म्हणलं मुलगी नाही मी मी सुन हाय त्यानची.
हा.
हा हाव कस म्हणे सून हाय का मी म्हटलं हा.
हा का
हम
हम ते अर्चना आणि ते सुमन आशा हम त्या मैत्रिणीच हात सोबतच असतात. त्यां आणि मी.
आओ नाना म ते ताईन मीन खंडेराव मीना खंडेराव सांगितल की नाही तर ताईने डायरेक्ट तीतच म्हटलं की तुमची तुमची पोरगी हाय का म्हणलं सीमा सीमाताईची पोरगी हाय काय?
हा.
मी म्हटलं नाय ओ. सुन आत्याबाई आहेत म्हटलं ते माया. मी सुन आहे त्यांची.
हा
हम हाव काय म मी म्हणलं हा.
आणखीन कधी येत इकडे म.
आता एकतारखेला येऊ ना.
बरं बरं हा ठीक आहे इ मग पेपर लागतीन आता पोरांचे. अ मी जेवण झाल लगे हे बाय अंग टाकलो होती सांग दोन दिवस सारखे काम केले की नी.
हा.
एवढी थकली म्हटल की खूपच नुसतं. सात वाजता उठली मी कालही सातले उठली प आजही सातले उठली. मतल बाई आता आ काहीच नाही करत बरं म्हटलं आता आज एखाद्या गटाची मिटिंग घेतो म्हटलं आज घरातले कामं एकदम बंद.
हाव.
हा एखाद्या गटाची मिटिंग घेतो म्हटलं उद्या करीन म्हटलं आता हॉल रायला सपा- कराचा अंदगे- किचन मधले मसाल्याचे डबे गिबे ते घशाचे मसाले साखर- तेलाचे क्यान बिण ते राहिलं आता. आता उद्या करीन बाई सगळं.
हा अन हे रात्री लई- राहिली मग एवढ्या रात्री काय फोन लावला पुरत नाही बारा
नाही मग मी झोपली होती हो का मी झोपली होती मग,
हा मग नाही मग आलाच नाही त्या फोन म-
हम्. ते विहारातून आली मी तिकून आली भाजी केली पोळ्या केल्या. अं जेवन केलं भांडे बाहेर नेऊन ठे ठेऊन दिल्याने लगेच जशी झोपली तशीच झोप लागली मग,
हाव ना.
हम्.
मग एवढं, दहा मिनिटच तर बोलणं होत वाट समजा तर झाले ते कॉल मग,
हो तसेच होत- राहिले ना कॉल मा आले की कॉल म्हणजे अस बोलता बोलताच कॉल कटून राहिले.
हा बोलता बोलताच कट होऊ राहीले ना.
हो आता कुठे गेले पोर?
आता आहे ना आलान सोबत मोबाईल मागू राहायला मोबाईल दे म्हण-
हो काय त्याले मला थांब ना दोन चार मिनिट. आजी सग बोलू दे म्हने मला. आजी सग बोलु दे मणा.
हा.
हा हा.
जरासा मी मोबाईलने ठेवत हो आता मी माधव-
नाही काय?
नाही.
हम. बुनकीचं लग्न आहे ना हो मग बुनकीच्या लग्नाला नाही येत काय? हॅलो.
हा आवाज येऊ राहीला का?
हो आला आवाज आता म्हटलं बून तीच लग्न आहे. हॅलो बुनकीचं लग्न आहे ना लग्नाला येत नाही काय?
कधी आहे लग्न?
अग बाई एकोणतीस तारखेला ऐकू राहिली बाई मी वैशीनं सांगत
नाही नाही एकोणतीस तारखेला
हो काय.
हा एक तारखे कारण की सुट्टी आहे आता एक तारखेला सुट्टी मागतली आम्ही.
हो काय.
एक तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत.
हम.
हा आता कारण की मग आमचा महिना पूर्ण होते ना हा नाहीत अधी मदीत नाही दे तीना सुट्टी दे.
बरं बघं.
हम्म आपल्याला फोन नयला काही नाही तसच फोन लागणार.
नाय फोन नाही आला का तूमाले.
हम्म नाही माहित मला फोन नाही आला काही नाही माहीत नाही काही नाही म काय बन बुलाय महिमान.
बरं बरं येता आधी कोणाला सांगितलं नाही ते न कपड्याचं नाही. पावनकीचं नाही.
हा काय काय सांगतेन तिन नाक थोडे ठेवलं तेवढं
हा हा.
हम् कोणाला आल देल तुम्ही.
काही माहित नाही बाई मले.
हा ते मनीषाबाई छान वडाई सटवाई आहे.
हो काय हा.
तर ते सग्यायला म्हणत होते बाईस सांग मनीषाबाई मग.
हो काय मला काही माहिती नाही बाई आता वैशी सांगते तेवढं मले माहित.
हा हा.
हा. आपण कुठे विचारायला बसल त्याच्या घरी जायला बसल तू या घरी तरी येतो पण त्याच्या घरी नाही येत.
मी बी तच्यासाठी असून मीत नाही त्या.
हम्.
हम्म काही कामच नाही आपल्याला त्याच्या घरी जायच.
अंडी.
हॅलो.
हो.
लय दिवस झाले मग गावात आलोच नाही आता इऊ राहिले आता.
आम्हाला आठून निवरायली आली आता ये लवकर. अहहहा.
फार न पाच महिने झाले ना.
हो दिवळीपासून.
दिवाळी पासून.
हा.
हम्म. आता यिवू तीन तारखेल, यिवू आता जयात. रीच्या दिवशीच यिऊ आम्ही आता सकाळी, हम ह्म्म्म.
हम्म.
मस्त, कामं झाली, कि आराम चालू आहे म आता?
आराम चालू आहे बई आता. सगळे काम त झालेय तशे, फक्त त भांडे राह्यले स्वयंपाकाचे, न जेवनं केलं आता जेवनाचे भांडे राह्यले. आता थोडा वेळ आराम करतो, अन लगे नंतर मंग भांडे घासतो.
हाव. मी पी आता, मी आपन, नळ त चालूच रायतात आता
हो नळ चालूच आये. तशी आता चालूच राहून राहिले न या रीच्यान आता. यात्रा आहे ना गावची आपल्या. ह.. त घराईचे काम करत तात ना लोकं साफसफाया, पानी भरपूर पायजे.
हवं.
हम्म.
हम्म.. नाई बई आ नाश्ता गिश्ता झाला. ते भांडे गिंडे जमा केले आता हम्म. अम्ही, आ हे पाय, रात्री दहा-अकरा वाजता झोपतो. आते बाई, दहा, अकरा, बारा बी नोका सांगू.
बर बर आहे.
अन मंग सकाळी अं दहा-अकरा वाजता उ
हो काय?
अन सकाळी ते शिद्धुताईंचे दोन तीन फोन आले, मले त्याईनं सांगतलं. मले म्हने फोन आलते, मंग म्हटलं मंग आता, मस्त अरामशीर लाविन म्हटलं आता.
हन लावजो अरामशीन. तो घरीच आहे ना.
हा तै मंग पहिले तुम्हाल लावला, म्या म्हतलं, पहिले आत्याबईले लावू द्या बरं फोन मले.
हम्म.
हम्म. अन त्या शीमा आत्याबई, या.. मन... शीतल आत्याबईचा बी चा बी फोन आलता. रात्री. हे बाहेरच होते जायल. पयले त्याईचा आलता, मंग तूम आलता. ते निलेश खंडेराव
हव काय?
त्या आदिची आई
हो ना, तिचा, मलेई आलते कॉल तिचे.
हा
ह्म्म.
मंग मोबाईलच नव्हता मापाशी, त मंग काय?
हम्म.. मी त हिच्या सोबत हाये ना गायत्री सोबत मी रात्री पंधरा मिनिट बोलली, पण कॉलज बॅग गेला तो.
कस, कायं गेला?
काय माहित बिचारे, कसा गेला कॉल बॅकच केला, नाही त आप् मालेच.. हं
आपले ते समजा आठ-नऊ काॅल अशेच गेले त मंग त काही नाही होणार न मं आता
नाही, आता ते तिकूनच गेले ना
ह्म्म्म, जाऊ द्या मंग आता. म आता दुसरा टास्क कधी येनार?
अ, काय माहिती दुसरा टाक्स कधी येणार, त आता विचारतो मी मॅडमले. तशेई बायाचे फोन यिवू रायले मले पैशायसाठी की पैशे कधी येत म्हटल बाई मला काही माहित नाही मी हो मी मॅडमने विचारून सांगतो.
हा, हा
हा लावतो मी आता सपकाळ मॅडमले फोन
हम्म
हम्म सांगतो मी,
हा
हो
अरे ना पाहिजे ते पाहिजे ते मुणीत
हम्... काय केलं? नवीन विषयस तर काही तर नाही. बा सध्या आता विहारात जात असतो रोज संध्याकाळी.
हाव ते बरं झालं प्रार्थना घेतात चांगली गोष्ट आहे.
हो ना बाई प पुरी घेतात बाई आराध्या चुटकी वैशींग लागे आपली बुनकिन खुशी
हा! हा!
आणि त्याच्यासघ होती. सोनागुडी एक ती.
हा...
खुशी ना मला सांगितलं म्हणे. आम्ही काल वंदना घेतली म्हणे. एवढ्या-एवढ्या जनी होतो म मग मला काउन आवाज दिला मी येत जाईन ना रोज तुमच्या संग ह मी जाऊन राहि ति अख्या एटतल्या अखख्या एटातल्या म्हणजे ती शीतल येते. ही शीतल येते. हो मीरा
हम्म,
हम्... मशा वा येऊन राहिला मग आता वाढता, वाढता, वाढ नाही! ज्याला सरम लागते त्या येतील ना आता.
हाव मग चांगली गोष्ट आहे. ना प्रार्थना घे ना काय खराब थोडी गोष्ट आहे.
ते
तेवढंच दंन-दंन लागते या टायात
एक घंटा बसतो. आम्ही!
हा....
काही काम लगे घरचेच पावा तेही काही ना काही कराव जरा सग देवाली देवा रोजचा एक तास
हाव
हा
हम्... वैशाली तर बोलत आहे ना, फोनवर माझ्यासंग
अ तुझ्याजवळ काय फोन हाय
आता ईश्वरजवळ फोन नाही काय?
ईश्वर का तिला फोनला हात लावू देते.
अ पण तरी बी समजा फोन लावला मी ना म्हटलं. तरी बी देत नाही. घरी असल्यावर देत नाही फोन सांगा.
तो ईश्वर फोन नाही देत. त्या ममती संगती बोलायला मला फोन देतात ते
हाय की नाही बरं सांगा!
हम्
लय दिवस झाले आता फोन नाही लावला, मी ना फोन नाही लावला. हम्म.
हम्, हा. मी लावन आता उद्या लाईन मग तिला फोन संध्याकाळी. आता तिला फोन हो! या यात्रेला येतो म्हणते, ते दोनचं रिजर्वेशन आहे. ना तिचं.
हा. हा.
ह. येतती.
हा दोन तारखेला येतील म्हणते. त्यारी.
राणी येते?
हा.
सगळीजण येतात.
हा.
हम्म. हॅलो.
आ हा.
मी म्हटल कटलास की काय फोन.
नाही का आपणण आवाज जाते ना आवाज येते.
हो ना.
हा पहिले तर फोन कटे आता तसं उडायला राहिलं ते कधी. फोन कट आहे का दीदी आवाज जाते. हम्म.
नाही. प्रशांत कुठे गेला?
ते आता ते. ड्युटीवर बसेला‌. हा अडतीस आहे. आधीच आम्ही दिवसभर चौघे जण येईल आमने सामनेच असतो. नाही हा.
हो का. पुरली. एका जागी बसा काम नको.
हा एका जागी बसा आणि जर ताई न म्हटलं कुठे गाडी गडी घेऊन जाता मग ताई सोबत घेऊन जा. गा हा. कार चालवता येते ना.
मग त चांगला पेमेंट भेटते बिचार ड्रायववर राहिला तर.
हा. पंधरा हजार.
जास्त भेटतं.
रे ते मग एखाद्या वेळेसच देतात ना.
हो ना मग नुसतं ड्रायविंग केली की नाही त्याच्यावर
हां.